हॅलो
हॅलो हा बोल ना. हां...
हम्म काय चालूये मग??
काय नाही. करणार आता स्वयपाकाची तयारी.
हा तुमच्याकडं मक्का मशीन येल होतं का??
नाही रे आम्हाला कुट्टे काढयचे त पण नाही आल अजून.
आमच्याकडे याईले ना. अ हां चालूये आता.
गव्हाचं??
गव्हाचं नाही याले तुमच्याकडे यायले का??
नाही ना आमच्याकडे आज नाही आला आता उद्या येते काय माहि
आमच्याकडं आज येणार होतं पण आज आलं नाही ना.
नाही का? तुझ्या आता मामाच्या मुलीची बरी आहे का तब्येत??
हा बरी आहे ना तब्येत.
दवाखान्यात ऍडमिट होती ना??
हा पहिल होती आता चांगलीये.
आता घरी आणलं का मग??
हा आणलये आता चार पाच दिवस झाले.
हाव का??
हम्म.
काय झालं तिला?
काय माहिते, जादा ताप वाढली होती.
कोणत्या दवाखान्यात ऍडमिट होती?
ते तिकडं होतं ना, संभाजीनगरला हा.
हंम.
हं काय चाललंय मग?
काहीच नही आता.
हम्म हा लसूण काढला का?
नई आजून.
हम्म, कधी काढणार ये.
काढू आता, गहू काढल्यावर.
हो का? हा तुमचं गहू अलीकडे अन, नंतरहुन तिकडं काय हे येना लसुण?
हा
त्याच्यामुळे अडकुजे तुम्हाला.
हा
हम्म.
मम्मीचं काय चालूये ओ?
त्यायनी बरे, तुमची तब्येत बरीये का?
हा.
हम्मम्. हम्म. जेवणं झाले का?
हा, आज उपास होता ना.
हा उद्या सोडता ते उपवास?
महे नऊ दिवस राहते.
नऊ दिवस राहता का?
हा.
अन ते गोडेगावला न्याला लागते का?
हा.
हूम्म. आणि पुरे नऊ दिवस धराला लागते ते?
हा.
हम्म. बरंय मग. मम्मीनेच धारेले माह्या.
राम नवमी धरेल असेल तुझ्या मम्मीनं.
हा. हुं, ठेवू का मग?
हा हा.